हॅ
हां ताई नमस्कार
हा नमस्कार ऐक येत ना व्यवस्ित
हो हो येतय पण थोडं बाहेर पाठिमागचा थोडा आवाज आता नाही येते
हा बोल
ह हा अच्छा अच्छा काय म्हणता काय चाललंय
काय नाही म्हणा बसले
अच्छा आवडती तू पडश काम
ब आवडली
अच्छा अच्छा जेवण वगैरे चालं
जेवण अजून करायचं नाष्ट्ातून झालाय आता जेवायचं एक दोनदा
अरे हा थोडा उशरा जेवण होत असेल नाश्त्यामुळे हम्म हम्म हम् मग काय बनवलं आज जेवण काय बनवलं जेवणात
जेवणचा आलांडी येयता जेवणात अंड्याची भजी भाकरी
अच्छा ह हम नॉन व्हेज वगैरे खाता ना तुम्ही सगळं
हो होय खाते म्हणजे मी एवढे नाही जास्त आच्या घरात खातात
अच्छा अच्छा हम हम मग तुम्हाला बनवता पण येत असेल ना नॉन व्हेज
हो येते त
ह अच्छा अच्छा मला बिर्याणीची वगैरे रेसिपी सांगता का कारण मी कधी ट्राय नाही केलेलीची
बिर्याणी होय हा नाही सोपा असता फार अवघड नाही की बिर्याणी बनवून फार सोपा आहे आणि सहज बनून जातो
हो अच्छा हा कशी बनवतात
अच्छा त्या सुरवातीला काय करायचं चिकन वगैरे म्हणजे तुम्ही कशाची करणार ना ते घ्यायचं त्याला व्यवस्थित धुवून करून घ्यायचं त्याला आधी मॅगिनेट करावं लागतं म्हणजे काय करायचं
हम्म हम्म
हो चिकन मध्ये ना म्हणजे चिकन सांगते मी तुम्ही काय पण करू शकता का असं काय नाही
हम्म
दही घालून चिकन मध्ये दही घालायचं आलं लसूणची पेस्ट घालायची कोथिंबीरची पेस्ट घालायची. ह त्यामध्ये आपण टमॅटोची पेस्ट पण करून घालू शकते. टमॅटो ऑप्शनल आहे टमॅटोचे त जर तुम्हाला हवे असेल तर ग्रेवीसाठी जास्त असेल तर आपण टमॅटोचे पोष्ट घालू शकतो मग त्यात गरम मसाल जिरापूट धनीपूर चटणी चटणीची लाल हवे अस तरच चटणी घालायची नाहीतर मग नाही घालायची. ला लागस मग त्यामध्ये आप. आपले जे बेसिक वरचे सगळे मसालेेत ते सगळं घालायचं. आपण नॉर्मली आपण जे युज करतो चटणी हळद मीट वगैरे त्यामध्ये लिंबू आणि दही. कंपल्सरी पाहिजे दही आणि लिंबाू व्यवस्थित मॅगिनेट होत.
हम् हम् हम.
ते सगळं घालून त्याला व्यवस्थित मेंटेन करायला ठेवायचे त्यामध्ये आपण टमॅटो आणि कांदा कांदा कसा आपण फ्राय करून असं कुसतडून पण घालू शकतो.
त अच्छ तिथे किती वेळ ठेवायचं ते सगळं.
एक अर्धा घंटात तरी ठेवलं तरी चालनते त्यामध्ये भही आणि लिंबू अस. तर त्यामध्ये दहानटं जरी ठेलं तरीलत आहे किंवा अर्ध घंटा ठेवलं तरी ग चांगलं. कारण ते व्यवस्थितट होते ना ते मॅडिनेट होते.
हा हा हा.
त्यामध्ये आपण हे सगळं मसाले आपल्या नॉर्मल आपण जे मसाले असतातच आपल्या घरी गरम मसालाची चिकन मसाला वगैरे बिर्याणी मसाला वगैरे हे सगळे आपण मसाले घालून. कांदा फ्राय करून त्याला कुसतरून घालायचा. घटला तरी घटला कारण का आपण टमॅटोच करणार असो तर मग टमॅटोच्या आपण व्यवस्थित त्याला मॅरिनेट करून ठेवायचं.
हा.
मग तांदूळ आपण काय करायचं तांदूळ भिजत ठेवलेला असत. अला ते लांब लांबड चालेवासत ना आपण
हा हा बिर्याणीचे वगैरे हा बिर्याणीचे पण मिळतात ना तांदूळ वेगळे.
हा होय होय होय तेच की ते काय करायचं आपण हा. त्या आपण रजत ठेवायची जास्त मज नाही दहा मीटर ठेवलं तरी चांगलं आहे कारण का? जास्त वेळ ठेवलं आणि ज्या वेला आपण शिजूतो ना ते एकदम तुटत व्यवस्थिती तुटायला नाही पाहिजे.
अच्छा अच्छा ते ह् मोकळा मोकळा पाहिजे ना मात बिर्याणी साठी
आणि लांबडं लांबडं पाहिजे कारण ते जास्त मग आपण जास्त वेळ ठेवले ना ते शिजत पिण आणि पुडत असं आपण भात गिर होत.
ट ह.
दहा मिनटरी ठेवला क पाच मिनटरीेवला विजतरी चालवढं करू. पाच मिनट होतात. कस पण तेल ते थोडस तेल घालायचं त्यामध्ये खडे मसाले घालून त्यात पाणी घालून आपण म्हणजे खडे मसाले म्हणजे काय? ते आपण लवंग दाजी म्हणतो.
हाा ते फुल वगैरे असं ते मसाल्यामध्ये ते फुल असतात तसं ते फुल
हा ते सगळं घालून आपण त्यात पाणी घऊतात मीनुसार थोडस मीठ घालून मग त्यामध्ये येत. ा आपण शिजून घयचो आध उकळी म्हणज ते पाणी असते ना त्याला उकळून द्यायचं. त्या शिजवायला भात शिजवायला्यालाच ना ते री उकून शिकलो.
हम हम.
मग नंतर त्यात तांदूळ घातलं की आपल्याला लईफ मोजूंन एक दोन किंवा तीनं मिनिटं ते तांदूळ फक्तं पणं शिजवांयचें कारणं कां लगेचंत आणि कसं हां ते बिर्याणी करतांना आणि परतं खालतो नां आपणं तिखंट त्यांच्यामुळे ते कसं होतं जास्तं गिर होतं वाट किंवा ते फुटतेयं त्यामुळें दोन तं तीनं मिनटं शिजवायंचे त्यांचं थोडं आपणं हातांन हे बघायचं ते तांदूळ घेऊन ते कुठलंही कायं आंत नां थोडं कंच असते आणि बाहेरणं शि शिजलेल असते तसं झालेलं मन झालेलं त्यांला काढायचं सां दुसऱ्यां पात्यांला थोडं तेल लावूंन घ्यांयचं खांली त्यांनंतर भांत चीपकू नये म्हणून मंग त्यांमध्ये भात घालायचं थोडं कलर वगैरें असतोचं आपल्यांकडे फूड कलर
हां हां हां अच्छा हां हां
तजूंन एक दहा मिनिटं शिजवलां तरी चालतोयं चिकन असल्यांमुळे कसं नाहीं शिजवलां तरी चालतंय डायरेक्ट त्यानला भातांत घालूंन त्यानंतर आपणं त्यांला दहा मिनिटं पांच मिनट शिजण्यांसाठी होतं नां त्यांत ते शिजूंन जातां होयं
त्यां पेक्षा चिकन जरां शिजायलां ज्यां लवकरं शिजतो नां
होयं लवकरचं शिजते एवढे लागते पांच मिनिटं लागतं
अच्छा अच्छा कोणी कोणी असं ते कांदा वगैरें पणं तळूं नं तसं तो एक थर टांकता मं तो मं भातांचा हे असं पणं जब करतातं नां हं
मंग त्यांमध्ये आपणं फूड कलर घातलेलां असतो ते पाण्यांत मिळून तो थर थोडा टांकायचां त्यांतर कांदा थोडा टाकायंचा चिकन आपणं मेडिनेस केले ते थोडं टाकायचं थोडी कोथंबी टाकायचं असं कारणं आपणं जेवडांकवणं असते त्यांप्रमाणे थर लावायचे आणि त्यांला व तव्यां तवा ठेवूनं त्यांच्यावर ओझ काहीदे ठेवूंन गच्चं व्यवस्थित झांकून घ्यायचंय त्यांला झांकून घेतंल त्यांची जराक वाफ जाता कांमा नई म्हंणजे बाहेर जरं वाफ जायांलागली जरं ते व्यवस्थितं शिजणारं नाहीं असं होतं की
हां अच्छा अच्छा हं हम्मं हम्मं
ते वाफ जरी बाहेर नाहीं गेली तरी व्यवस्थित छान शिजतंय आणि व्यवस्थित होतं ते
हां अच्छा अच्छा हंम मंग तुमच्यां घरांत सगळेचं आवडीने खातं असतीलं नां बिर्याणी
हो खांतातं असं ते कांहीं नाहीं
हां छान आमच्यांकडे कायं म्हणजे करतांत तेवढं बिर्याणी वगैरें पणं मी कायं असं नॉनव्हेज वगैरें खातं नाहीं कधीं असं नॉनव्हेजचं पदार्थ पणं मी कधीं बनवले नाहीं स्वंतः असं त्यांमुळे मला कांहीं तेवढं हे माहीत नाहीं असं पणं आतां तुम्हीं सांगितलं मी नक्की एकदां प्रयंत्न
हां बरं बरं हां
अच्छा हं आणि बाकी मंग अंडाकरी वगैरें असं पणं तुम्हीं बनवंत असालं नां अंड्याची पोळी किंवा अंड्या कररी म्हणतां नां आपणं जां उकडलेली अंड्यांची भाजी वगैरें आमच्यांकडे हम्मं आमच्यांकडे पणं होतीचं पणं आपली आपली आमटी वगैरें असते नां त्यां पद्धतीनेचते काळी आमटी सांठी आपणं कांदा टोमॅटो
ते नॉर्मल आमटी सारखं करतं असतांत
बघां अशी फोडणी वगैरें देऊंन करतां न
हां फोडणी वगैरें म्हणजे कशी जे आपणं कांदा टमॅटो घालूंन तेलातं कांदा टमॅटो घालायचां आपणं खोबऱ्याचां मसांला करूंन घेतो म्हणजे खोबरां त्यांमध्ये आलेलं लसुण कोथिंबीर तीळ
अच्छा हंम हंम
आपणं वाटणं करूंन घ्यांयचं
हंम हंम
कांदा टोमॅटो घालूंन ते आपणं फोडणे हे करतं असतों नां त्यांत चटणी मीठ हळंद घालूंन हे खोबऱ्याचं वाटणं केलेलं असतं ते त्यांत घालूंन त्यांला वाटणलां व्यवस्थितं शिजवूंन घ्यायचं शिजवूंन घेऊंन मंग त्यांत उकळलेलं पाणी घालायचं, उकटलेलं पाणीमळे चव जास्त येते, गार पाणी न चव येत उकळलेल्या पाण्यामुळे चव येते.
ह ह ह
मग उकळलेलं पाणी घालून त्यात जरा शिजवायचं, मग त्यात अंडी असतील तर आपण अंडी पण असंच आणि चिकनच पण असंच हो, म्हणजे उकळलेल्या पाण्यामुळे कसं त्या चिकनला पण आणि अंडीला पण चव येते
चव येते हा नाही कुठल्याही भाजीमध्ये गरम पाणी जरा अशी पाणी गरम पाणी टाकलं की त्याची चव राहते टिकून राहते असं, थंड पाण्यापेक्षा हम्म
ते जास्त शिजवायचं ते आमटी काय असेल ते, कारण त्याचं शिजवल्यामुळे का नाही त्याचं जसं जो काही चिकन, अंडी वगैरे असं त्याचा तार त्याच्यात सुटतो मग ती चव येते त्याला.
हा अच्छा अच्छा हम्म हम्म तसं चव उतरते त्यांच्यामुळे हम्म.
त्यात गरम मसाला घालायचा, मग चिकन मसाला, अंडा करीचा मसाला अंड तरी घालायचा. नाही घातला त्याला शिजवला तरी ही चव येतेच मसाला एखांदा वेळेस ते शिजवला व्यवस्थित त्याला तरी चव येते.
हम्म हम् हो हो हो. आमच्याकडे पण असं भाजून वगैरेशा, आमटीचे काळ्या भाज्या वगैरे जे करत कांदा, टोमॅटो, अ... कोथिंबीर किंवा मग सुकं खोबरं किसून, लसुन, आलं मग हे सगळं तव्यावरती भाजून, त्याच्यात थोडं तेल वगैरे टाकून असं लालसर भाजून घेतलं किं मग त्याची पेस्ट करतो आम्ही मिक्सरला अशी टाकतो असून मग छान य ते हो हो. आणि मग ते म्हणजे तसं तेल चांगलं गरम झालंत, मग त्याच्यामध्ये ते मसाले टाकले की बारीक गॅस तिथ परतून घेत राहायचा म्हणजे जोपर्यंत मसालाला अस तेलच्या बाजूला तो मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत छानस परतवून घ्यायचं एकदा त्या मसाल्याला तेल वगैरे सुटलं की मग आपल्याला जी भाजी बनायची समजा मटकीे बनायची आहे किंवा वांगी वगैरे बनवायची काळी मग ते त्याच्यामध्ये टाकून थोडसं गरम पाणीवरती टाकून घळतो आम्ही जसं आपल्याला रसना हयट अस
होय होय
आमच्याकडे असा काळ्या काचेच्या किंवा तुमच्याकडे हा आसाच होतात. हम्म. हम् बाकी मग तुमच्याकडे पण काळ्या भाज्या वगैरे होत असते ना
हो, बनवतात बनवतात बनवतात.
हा, अच्छा अच्छा, हम् कुठल्या कुठल्या बनवता तुम्ही काही आमटी काळ मसाल्यामध्ये
अ म्हणजे काळे आमट काळे मसाले जास्त एवढे नाही कधी बनवत एखाद्या वेळेस काहीतरी असं स्पेशल वगैरे करत असेल तर त्यावेेळेला असं बनवतात. अजून आणि आम्ही कस आह टमॅटो आणि कांद्याची टेस्टी करून पण चिकन छान बनतं म्हणजे आ आलं लसण वगैरे घातो ना त्यामध्ये फक्त आलं लसण घालायचं. आणि कांदा आणि टमॅटो हे काय करायचं भाजून घ्यायचे ते तेल भाजून घेऊ मग त्याची पेस्ट करायची. त पेास आपण खरा टाकतो का म्हणजे तसं आपणस आपण जर केलं तरी जे खोबं टाकून करतोय त्याच्यापेक्षा जास्त तो ह्यालायेत.
हाच्छ नाही चालेल चालेल मी करून बघेल तुमच्या पद्धतीने पण ते ठीक आहे ठीक आहे चालेल ना ठेवू.
हा ते